हो
हम्म बोल कि
काय करल्यास?
काय नाय बसलोय.
जेवलीस? जेवलीस काय?
जेवलो की तू?
का जेवलीस?
हा
जिवल्यास
काय पण बडब काय पण बडबडू नक
आरव काय करायलाय? पंदरा
आरव झोपलाय.
हम्म आणि हे नुसतं चालत येवुन गप राहिल्यावर काय होत नाही होय
होय त्याज त्यांच्याविषयी बघ
त्याच्या हो असूच आहे का म्हणजे त्याने आपलं रेकॉर्ड ऐकत्यात होय. होय
मग म्हणुन तर ते कळालय अगोदरच
अरे बाप रे मग अजून काय चालूय आयुष्यात तुझ्या खळबळ हम्म
काय नाही मम्मी काय कराल्या
मम्मी जेवण कराल्या
पप्पा?
पप्पा आहेत बसल्यात मोठ पप्पांचा वाढदिवस होता.
हा
तिकडे जाऊन आलेत.
हा
आता येऊन बसल्यात.
उद्या पप्पाचा वाढदिवस हाय
हो हाय कि,
आपल्या पप्पाचा पण हाय
हम्म
आपल्या?
आपल्या पप्पांच तुला माहित नाही कधी असतोय?
कधी बाबा एक तारखेला तर असतो त्या त्या दोन तारखेला हा आधार हेच्यात दाखल्यावर
हम्म काय कराल्यास मग अभ्यास-बिभ्यास कराल्यास का नाही दिदी?
करायची करणार आहे की
हम्म
करणार आहे की तू काय करतोस खरं
ह कर व्हय की व्हय वैताग आलाय पायाला लागलंय पाय दुखा लागलायं.
लय लागलयं
होय बाईना गेलाय पूर्ण
ती टुब असल ती टूब असली तर लाव की
टुब नाही खरं ड्रिशिंग करायला लागतयं असं वाटालय
हा
ड्रेसिंग करायला लागते असं वाटलयं
जरा असं बघ ते ड्रेसिंग केरायला काय तेच तेच लागते मी सामान आणलेल की सगळं तेच तेच लावू घाल लावू की त्याला हाय ना घरात मम्मीला विचार कुठं आहे? आणि ते लावलस की चालतंय. कापूस आणलेलो परत, पट्टी आणलेलो अं पट्टी खरी आणलो सोड. कापूस तर आणलेलो बघ. कापूस डेटॉल
डेटॉल बिटॉल नाही सोड हितं काय
अं नाही?
हम् ह.
मी आणलेलं की.
सपलयं की.
हम् हम.
डेडॉल तेन सपलंय सगळं.
आणि ती टुबपीन संपलीया लावायची जखमची
हम्म.
जखमची लावायची टुबपण संपलीया?
अगं नाही ती हाय की.
न ती टूब लाव त्या टूबनं पण फरक पडतोय बघ.
हम्म.
लगेच वाळूनच ये जखम. लोकमान्य तेलहाय नवं सोन्या?
सपलं ते.
सगळं सपतय कसं रे?
कसं सपतय म्हणजे सपलंय दीदे.
कुठं लावतोय एवढं?
कुठं लावतोय म्हणाल्यावर आता काय ब
लावतेला काय तर.
हम्म.
त्याशिवाय कमी यायचं नाई ते.
हम्म.
काय कराल्या मम्मी?
मम्मी जेवन कराल्या. अगं आम्ही आलो साडेआठ वाजता.
आह?
साडेआठ-नऊ वाजता आलो गं आम्ही. हो. मग परत मी उद्या जाताना साडेआठ नऊ वाजता आता आलो गं गावातनं.
हा.
मग त्यो स्टोअ रिपेरी करून आणलाय.
का अ गॅस बंद झालाय
नाही मी घेऊन जाणार आहे ग
हा हा आणि काय तू करणार जेवण
होय सकाळचं जर काहीतर नाशता चविष्ट करायला तेवढं मॅगी बीगी करून खाता येतय
करू नको उपीट पोहे अस काय तरी करायचं उपीट जास्तीत जास्त करायचं
हम्म नाहीतर भात बिदर घालून जाणार करायच काहीतरी
तस नव ए संध्याकाळची मेस सकाळची मेस बंदच हाय व्हय
नाही लावली ग संध्याकाळी एक टाइमची लावलीया
स्टोववर काय तर भडका उडला केला
काय करायचं सांग मग
त्याला कादा पाहिजे लसूण हे पाहिजे ते पाहिजे त्याच्यापेक्षा एक वडा पाव न तर का तर खन यायचं भेरण उपीड बिपीड नाश्ता मिळत नाही
निकिता चपर ते गोष्ट चाळीस रुपयेला हे आपल्याकडं पैसे नाहीत ते दररोज चाळीस रुपये खर्च कराय म्हंटल तर तेच दहा रुपयची मॅगी दररोज आम्ही करून खाल्ली तर काय वईटायच तेलबिल घातलं जरा घेऊन जायचं काहीतरी करायचं
काय करायचं आत्ताच आलास तुम्ही म्हटला तुम्ही आलावर येऊन
कधी येणार आहेस तूण का येणार आहेस आमच्या घरी
एक का रे बंडया येनाराय की
कधी
आठ तारीख झाल्यावर येणार आहे
आह
आठ तारीख झाल्यावर नीक आठ दिवसान
तेच की का येणारेस
येणार आहे असो फिरत
कोण कोण येणाराय
मी आरव
आणि कोण
आणि कोण नाहीवा
कसं येणारा
हम् सोन्या न्यायला येणार आहे
कोण सोन्या
आदित्य
बर
येणा नवा
आमची गाडी बाद झाल्या ग जरा.
का?
खराब झाल्या जरा आमची गाडी. नाही ते फक्त आमच्यासाठीच चालू आहे, तुमच्यासाठी चालू नाही.
उत्तर अई ग बाई थांब जरा.
चिडद्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे वय?
हम्म.
कधी?
तेचकी आठ तारखेला हाय.
मग तू हिकडं येणार आहेस?
झाल्यावर ते.
कुठे करणार आहेत?
तिकडं
म्हणजे आठ तारखे खेला वाढदिवसाला जाणार काय, हीकड मैहिशाळ ला येणार?
तिकडे जाणार आठ तारखेला, आठ तारखेच्या पुढे मग येणार म्हटल मी तुला. आ?
आरव आरव ला तेन तुला बर तेन हाय का नाही दिदे?
हाय की.
दाजी कुठं हायती?
दाजी व्हय दाजी कुठं हाइत कुणास ठाऊक.
आणि
आणि रेल्वे आली काय? हम्म.
दाजीसनी बर वाटते की नाही ते डोक्याला लागलेलं?
झालं कि, वाळल की.
वाळल?
हम्म.
जास्त रक्त यासारखं लागल हुतं व्हय?
व्हय व्हय
एवढं लागल हुतं जोरात?
ह.
मग ग.
मग काय बाबा काय करतोस?
अरव बोलला नाही गं दीदे किती दिवस झालं.
झोपलाय बघ. झोपलाय म्हणलं.
मग तू जागा असल्याव फोन करत नाहीस काय?
अरे जागा असल तुला काय सांगू बाबा एवढा दमवतोय तो आणि एवढा बोलतोय. आणि फोन बोलाय बघत नाही रे. तेच ते उग उगज उगच फोन लावतोय. तेच्याव बोलतोय खर फोन वर कुणाचातरी फोन आला नाही, सकाळी मम्मी तेच संग बोललाय ब कुणा कधीतरी मनात असलं तर बोलतोय नाही तर नाही.
काय तू असल फोन करत नाहीस काय नाही.
कोण असल्यावर
तू दिवसभर तुला रात्रीच जाग इत्या फोन कराय. दीदे एक मिनिट थांब काय मी कॉल करतो, एक मिनिट थांब.